हॅलो, आवाज येतो काय? हम्म. नाही तेच म्हटलं, काय लोकाच्या डोक्यात कधी काय चालू होतं हे सांगता नाहीत.
नाही आता सगळीकडे जास्त करून फ्रॉड चालू आहे ना, आणि ऑनलाईन तर जास्त सल त्यामुळे जेथ लोक हेच विचार करतात.
पण ते ऑनलाईन फ्रॉडवाले क सगळं ओ- टी-पी मागतात काय करतात. ते कळून येतना. किंवा तुम्हाला कोणी पैसे पाठवायला सांगले, हे असेच करतात शक्यतो. हे असं बोला एकमेकांशी आणि ह्याच्यात
आणि कॉन्व्हर्सेशन यत ना आपल्या ला चांगलंच न्याय भेटलाय ना. काय चालू हे आपल्याकडून त्यांनी काून घालात, म्हणजे आपल्याला पण माहीत नसते की आपल्याला एवढं सगळं माहितीये
माहिती ये म्हणजे आता आपण किती वेगवेगळ्या विषयांवर बोलतो नाय एकमेकांशी कोण कुठल्या फील्ड मधलं कोण कुठल्या फील्डमधलं मग तेवढं तेवढं तेवढं ते ए नॉलेज पण एक्सचेंज होत आणि ते होतय म्हणजे तेवढं त्याला इनपुट मिळतय.
हां. मंग लोक सगळे आता जास्तकरुन निगेटिव्हच विचार करतात.
हम्म नाय होतय पण ना तसं आजकाल काय पाचशे सहाशे रुप रूपये जरी फ्रॉड करून एकाचं एकाच्या मागं मिळाले तरी लोकांना ते काय फुकटचेच पाचशे भेटतात ना.
हो.
कारण ह आता आमच्या इकडे अशा खूप ॲड लावलेले असतात की नाय का कॉपी पेस्टचे काम इंस्टावर पण येतात बघ कॉपी पेस्टचे कामं लिखाणाचे कामं म तुम्ही एवढे पाचशे पान हा पाचशे पान ण लिहून दया काय एवढं काय ते काय असत ग कॅपच्या टाईप करून द्या.
अ
असे किती काय काय असतात पण त्यांना आपण कॉल केला ना का ते पहिले म्हणतात की तुम्हाला डिपॉझिट द्यायंला लागेल.
आम्हीच लिहून देणारये त डिपॉझिट का दयायचं अ माझ्या फ्रेंड सोबत पण एक अस असं झालंय म्हणजे लिव लिहून द्यायच होत कायतरी तिन केल म्हणजे तिचं हॅन्ड रायटिंग चांगलेय म्हणून आणि त्यांनी मटेरियल वगैरे पण सगळं पोचं केलेलं तिला म्हणजे पैसे तेन काय भरायच नव्हत त्यांनी सगळं मटेरियल दिलेलं. म तिने पेमेंट कधी करणार बोललेली त्यांना म त्यांनी बोलले की हे मटेरियल जेव्हा लिहून तुमचं कम्प्लीट होईल तेव्हा सांगायचं घेऊन जाणार आणि पेमेंट देऊन जाणार म्हणून
हा
आणि तिचं लिहून सगळं कंप्लीट केली. आणि घेऊन गेले पण पेमेंट दिले नाय तर घेऊन जाताना बोलले की पेमेंट तुमच्या आ अकाउंटला नंतर जमा होईल. हे त्यांनी तिथं कंपनीमध्ये जमा केलं की पेमेंट पण नाही काय पण नाही फुकट घेऊन गेले लीहून तिच्याकडून
मग तेच ना आणि ते कसं असतं ग आपल्याला अस वाटत चला बाबा घर बसल्या काय नाय पेक्षा कायतरी तर भेटेल ना तेवढंच आपलं काय आजकाल कस माहिती शंभर रुपये पण भेटले ना एखाद्या ह्याच्यात ना तरी ते आपल्यासाठी महत्त्वाचेच असतात ना.
होय.
हे फारच अ म हे असे फ खूप उद्योग चालतात अग मलाच तर पंधरा दिवसात महिन्याभरात ना असे कॉल येतात नाय का ते अमक्या तमक्यांनी तुमचे भाऊचे तुमच्या मिस्टरचे तुमचे वडीलच आहेत त्यांनी तुमच्या अकाउंटला पैसे टाकायला सांगितले आता तुमचं मी लिंक पाठवतो तो पण आता हे माहिती असल्यामुळे असं होतं का कोण बाबा हे नेमकं तुम्हाला आता जो माणूस मेला आहे त्याच्या नावाने कसं काय तो मेलेला माणूस कामाला पैसे पाठवाल कुठून पाठवाल
नाही मला कॉल आलेला तसा एका माणसाने केलेला मुंबईचा होता तो माणूस त्याने कॉल केलेला तुमच्या पप्पानी पैसे पाठवाय लावले बोलला मला तुला पैसे पाठवले दहा पाठवायला लावले आहे चुकुन तिथ एक लाख झाले मग ते पैसै रिटन ण म वरून मेसेज पण आ कि एक लाख अकाउंटला आले ते एसएमएस आलेला ना फोन पे नाही आला मम्मी पप्पाला फोन पे चेक केलं ओपन करून हा मग चेक केलं तर एक पण रुपये नव्हता मी मग मी बोल मी पप्पांना फोन करून कन्फर्म करतेन मग तुम्हाला कॉल करत म्हणून
तर बोलले की नाही पहिला पैसे पाठव मग फोन कट कर म्हण
हा असं कसं एवढे पैसे कुठन पाठवणार आणि आणि मी तर मी तर मला असा कॉलला नाक मला असं कॉल आला तर मी म्हटलं तु मी नक्की त्यांनी सांगितल्या का? प द्या न त्यांनी सां मी तीन वे विचारलं ब त्या ह म्हणे त्यांनी सांगितलं हा हा हे तुमचे ते हेच आहेत ना नाव सांगितलं आणि म्हणे मग मी तीन वेळा विचारलं तर हा बरोबर तेच तेच त्यांनीच त्यांनीच मग् ममी शेवटला म्हटलं ते म मरून चार वर्ष झाले. म स्वर्गातन नरकातन पैसे पाठवले त्यांनी मला मंगरलाद शिवाय द्याय लागल्या ग एकदम असा घाणघाण बोलायला लागला तो माणूस म तु मी फोनच कट करून टाकला म्हटलं कोण काय फुकटच्या शिवाय हो म एखाद्याच्या माझी काय चुकी नसताना आणि कसं होतं त्यांना कुठनं डेटा मिळतो आणि कुठनं नावं करतात आणि काय काय माहितीते शाहनिशा सुद्धा करत नाही आता ठीक आहे बाबा मला माहित होतं. दुसरं खरंच एखाद्या माणसानी असं म्हणजे खरं वाटलं तर काय ना
होय
आता माझ्या बाबतीत बिचार्याचा अंदाजच चुकला त्याला कळलंच नाही तो जिवंत हाय काय मेलाय म्हणून
त्यांना पण असं करायला काय वाटत नाही
हा मग आणि अगं एकदा तर आता चल माझा तर कुठनं डेटा बँकेतनं इथनं तिथनं भेटला असेल. माझ्या घरात एक माझ्या पोरीसाठी घरात एक फोन असतो. अ कारण मी नसते तर मग ती शाळेत ना आल्यावर वगैरे नाही असावं तर घरातल्या फोनवर एकदा फोन आला त्याच त्याला तो पण माझ्याच नावाचा आहे. पण काय माहीती त्याला कुठून माझ्या पोरीचं नाव कळलं असेल तर त्याला वाटलं का ती मोठीच बाई आहे कोणीतरी तर तिच्या वडिलाचं नाव घेऊन तिला म्हणतो तुमच्या नवऱ्यानी सांगितलं आणि माझे पोरगी एवढी शानी ती ती म्हटली की तुम्हाला काय माहिती माझं एज माहिती का तुम्हाला म्हणजे आता तिला सांगून ठेवते ना मी क अ माहितीच आता शाळेत जातात तर सगळं सांगतात शाळेत काय सायबर सिक्युरिटी वगैरे आणि तरी तिचा तो डबडा फोन आहे की त्याच्यावर ते हे का असलं चालत नाही पैशाच्या ती म्हणली तुम्ही कोणाजण म्हणजे तुम्हाला माहतीय का तरी माझं वय किती आहे आणि तुम्ही डायरेक्ट माझा नवराज म्हणताय माझ्या बापाला
ह
म्हणलं नशीब तरी अक्कल चालवलीस बाई नाहीतर काय तर उद्योग केला असताच अजून
होय
मग तेव्हापासून तिच्या फोनवर ट्रू कॉलर तिला घेऊन दिले आणि तिला म्हटलं इकडे असं स्पॅम बिम असं काही लिहून आलं तर बिलकुल असले फोन उचलायचेच नाही नाही तर उचलले जरी ना तरी म सावधच राहायचं काय समोरच सांगतोय ते ऐकून
ह
काही सांगतात ग काही सांगतात मग आता कसं होतं कधी कधी आपल्याला एखाद्याचा नंबर नसतो आपल्याकडे फीड केलेला पण आलाच कॉल तर आणि माझ्या प्रोफेशनमुळे मला तर उचलायलाच लागतात आणून पण मग मी ट्रू कॉलरवर पहिले चेक करते पहिले आला ना उचलायचा नाही मग नंतर ट्रू कॉलर चेक करायचं सगळं बघायचं आणि मग परत रिटर्न कॉल करायचा आणि काय पण फ्रॉड करतात काय पण
पण ना सकता क्यूलर वरती स्पॅम कधी धावते लोक स्न कॉल म्हणून दाखवते मग त्याला कोण स्पॅन केलंच नसल तर हॅलो हॅलो हॅलो अच्छा